हॅलो.
हा बोला ताई हॅलो येतोय आवाज?
आवाज येतोय ना.
हो येतोय ना. माझा येतोय का?
हो येतोय ताई येतोय. हा काय म्हणताय झाला स्वयंपाक वगैरे झाला?
हो हो झाला ना.
हो ना हा हा हा हा माझ्या पोळ्या राहिल्याय म्हणून म्हटलं कसं दहा मिनिटात पटकन तुमचंही करून घेईन माझंही करून घेते पटकन.
ओके.
हम्म तेच ना.
तुम्हाला कोण तुम्हाला कोणकोणते सण माहिती आहे?
सण काय आपले सगळेच माहिती आहे आपण आता भारतीय म्हटल्यावर सगळेच सण माहिती काय आणि सगळेच साजरे करतो
सगळे सण सेलिब्रेट साजरे करतात तुमच्याकडे? हम्म हम्म.
का‌ बरं तुमच्याकडे नाही करत का?
हो सगळेच करता आम्ही पण भारतीयच त्यामुळे सगळेच सण साजरे करतात
हा तेच ना.
दिवाळी सण आवडतो तुम्हाला?
हम्म सगळेच सण आवडतात करायला हा.
हं हं, दिवाळी सणाची तयारी कशी असते मग?
दिवाळी सणाची तयारी, ऍक्च्युअली आता आमच्याकडे कसं असतं माहितीये का,
हम्म
गणपती बसताना तिथूनच सगळी सुरुवात होऊन जाते, असं म्हटलं तरी चालेल. गणपतीला पण दिवाळी सारखीच सगळे, क्लिनिंग वगैरे सगळं होते सगळं.
हो हो
असं आणि जरी गणपत ती मध्ये केली, तरी दसऱ्याला बी करावीच लागते. काय नऊ दिवसाचे उपास असता, ते करावच लागत आणि दिव पहिला पण आपलं असतच, क्लिनिंग तर असतेच. जरी केलेली असली तरी आणि बाकीच फराळ वगैरे आपलं स्वतःच्या पद्धतीने करायचं. बाकी खरेदी वगैरे, दिवाळी म्हणजे सगळ दिवाळच काढते ते.
हो आमच्याकडे म दस्
नाही का, शॉपिंग येते मग नाही का सगळेच शॉपिंग येते मग.
नाही, अ ह आमच्याकडे पण दसऱ्यापासून, हॅलो हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ताई आवाज येतो का?